हॅलो हा येतोय येतोय येतोय आवाज येतोय
हा हा हा बोला बर माझा आहे ना माझा पण नेमका नाही जेवण झालं बसले आता जेवण वगैरे झालं ते वहिनीला केला मी आधी एक ना तर तिने उचलला नाही तर तो मग इकडच गेला पण मग झिरो दाखवतोय तिथं हो रिसिव्ह केल्या नसल्यामुळे हो हो हो तुमचं झालं जेवण
हो झालं जेवण झालं
हा हा
आजचा विषय घ्यायचा आपण रमणीय ठिकाण
आा
निसर्गाचे रमनिय हे ठिकाण म्हटलं
हो घ्या ना कुठे तुम्ही त्र्यंबकेश्वर ला आलेले आहे का
नाही नाही आम्हाला खूप दिवसात यायचंय अहो त्रंबकला म्हणजे मी त्र्यंबक बघितलेलंच नाही अजून
नाही अय्या आवाज बाहेर अहो तिथं जर तुम्ही आला ना ताई आता पाऊस पडल्यानंतर बाब रे मला जाऊशीच वाटणार नाही घरी
हो का आम्हाला या पावसाळ्यात नक्कीच यायचंय एक छोटीशी ट्रिप
इतकं सुंदर वातावरण असतं ना आणि आता ते मिनी केदारनाथ पण तिथं माझ्या माहेरी शेजारीच झालंय मिनी केदारनाथ म्हणून मंदिर झालय म्हणजे खेडगाव आहे तिथंच असं एकदम सेम जसं केदारनाथ ला मंदिर आहे केदारनाथ ला जस मंदिर आहे ना वा
वाडोली फट्याला का
त्र्यंबकेश्वर पुढे राहत आणि थोडं अलीकडच आहे ते अ सबका कॉलेजच्या शेजारी
हा हा त्र्यंबकला दि सकाळ कॉलेज म्हणून आहे तिकडे
हो हो हो हो सबका कॉलेज पासून सरळ गेलं का तिथंच ते मंदिर पण पाऊस पडला पडल्यानंतर ते बाजूने सर्व डोंगर आहे ना
हा खूप छान वाटत असेल मग तिथ तिथे गेल्यानंतर तर खूप छान वाटत असं तुमची तर राहतच असेल मटे
हो आम्ही जातो ना आता भरपूर पास आम्ही असं पाऊस पडला आता मागच्या वर्षी पावसाळ्यात आम्ही ना मीनी केदारनाथला तिथं गेलो आणि पैन म्हणून तिथं धब धबधबा आहे डुगारवाडी म्हणून
हो हो हो पहि नाही आता ऐकलेले आता
गेलतो धबधब्यावरती आम्ही आम्ही सर्व मैत्रिणी होतो शाळेच्या मस्त एन्जॉय दिवसभर
अरे वा नाही नाही मैत्रिणी म्हटलं आणि मग असं रमणीय ठिकाणी गेल्यावर
हो खूप खूप मजे सकाळी आम्ही नवचणी घालवत संध्याकाळी सहा सात ला घरी आलो स्पेशल गाडी केली होती सात आठ जणी होतो मस्त यातानी जेवण वगैरे केलं हॉटेल ना हा सगळकडं आणि आम्हाला आता फक्त तिथं नेर किल्यावर जायचं राहिलं म्हणजे आधी गेलेली आहे पण
हा हा तसच सेम ठिकाण आहे बरं का इ चांदवळलं आहे ना अ याला रेणुका देवीचं मंदिर आहे ना तिथं वरती आपण चंद्रेश्वर म्हणून आहे
हा
मागच्या पाऊसाळ्यात गेलो होत आम्ही तिथ एवढं छान होत ना अे बा तथजे गेला असं वाटतं ना डायरेक्ट आताच मी नाही
खूप आणि पाऊस पडल्यानंतर ते हिरवगार वगैरे होतं ना ते इतकं छान वाटतं ना
आपण घ म्हणजे घरून असेल खूप काळजी त ज निघालो आपल्याला लवकर यायचं
तरी येना होत नाही नाही येनाच होत नाही मग
पुढच तर छान आहे बघ तिकडे जवळच्या जवळ आहे म्हटल्यावर आता माहेरी गेलं म्हणजे पावसा येतो
ह इतकं म्हणजे तिथं म्हणजे असं जाणं तर नाही फिरायला पण असं माहेर रक्षाबंधनला गेलो एकदा नाशिक सोडलं सगळं डोंगर वगैरे लागतं म्हणजे ते सगळं आठवतच पहिलंच आठून जातं एवढं छान सगळं एकदम माझं हिरव गार डोंगर बाजून येते डोंगराच पाणी पडत आणि आता फक्त मोबाईल म असं तसंच पाहाला तर ते पण प्रत्यक्षात आम्ही राहिलेलं आहेेते सगळं
अरे वा एकाच नंबर म्हणच्या म तुमच माहेर असेल निसर्गरम्य वा
हा
सवाल फड पण तस
हा एकदम छान वाटतंय असं म्हणजे आमची जी शाळा आहे ती पण अशी डोंगराच्या मधीची एकदम डोंगर आहे बाजूनी कडानी मध गाव हा लय छान आहे वातावरण
म्हणजे जग ते दिवाळीपर्यंत अं जानेवारी फेब्रुवारी प
दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आसपासपर्यंत भात वगैरे सांगायला येत ना भात पिकता ना आईच्यांद्यांच्या तिकडं
अरे बाप
हम्म.
मग कोणत्या प्रकारचा भात पिकावता ते शेतात?
अ सर्व राहत. म्हणजे भरपूर वरायट राहत त्या. आणि इंद्रायणी राहत आहे. ते वाय एस आर राहता एक हजार आठ राहत.
हा हा.
हो म्हणजे जस हो इ लावून जाे ना त्यांना तो खायला नाही परवडत. त्यांना ती विकण्यासाठीच जे मोठी शेतकरी ते अस्तं नं? ते इंद्रायणीच करता. कारण ते विकायला परवडतं पण जे घरी खायला दुसरे राहता तेच करता. कारण इंद्रायणी बात रोज रोज खायला नाही हे होत. ते कधी तरी चांगला वाटतो, रोज रोज खाल्ला का मग ते धबका बसून जातो.
हा म्हणजे मग ते खाण्याची इच्छा च निघुन जाती.
तसं रोजच्या डेली यूज मध्ये, पग त्यांच्याकडे ते बारीक नाही का जिरा्यावा आणि रास्त बघा. वय सार म्हणून म ते असतात.
अरे बाप रे. खूप खात असणार.
हो आईकडूनच असत मला. हम्म. मला भातशिवाय होतच नाही.
जस की नाही का ते? बाजरी गाव पी गवता त्यांच्याकडनं ते येत आपल्याला तस मध्ये मग तुमच्यातल पण कंटिन्यूच येत असतील? आणि अस आपण तिकडे गेलो. समजा आपण तिकडे गेलोय, तर आपल्याला मन पण मळत अस
हो मिळता ना. मिळता तुम्ही ना जर कधी त्र्यंबकेश्वर गेले ना? तर जिथं खंबाळा फाटा आहे. तिथं मिल ये मोठी तुम्हाला जी पाहिजे व्हरायटी त्या मिलमधून तुम्हाला मिळू शकते.
कस पण असतील म आपल्यापे इकडे चां मार्केट मध्ये जे भाव आठ भेट त्याच्यापेक्षा स्वस्त एक असतील नाई का?
अ स्वस्त म्हणजे, असता. तरी जबावात पण म ते कस होत हा. हो दहावीसचा तर फरक आहे. पण मग ते कस घरगुती भेटून जाता ना मग आपल्याला. घरचे तांदूळ हे कसे राता, आता बाहेर द घ्यायचे म्हण ल्या नंतर आपण गॅरंटी, नाही ना देऊ शकत इथं काय केलं आमच्या दोन तीन जणांनी दारा वर घेतले. वर तीन रहिणी टाकलेले जव्हा फोडला ना तर खाली सगळे रेशनचे तांदूळ निघाले ताई.
विकणार पुन्हा येत नसेल आता? आ.
हो कसं काय येईल? ते एकदा गेले का नाही ये ति आओ त्यांच्या काही गॅरंटी नाही, शेवत्या तर हे जसं घरचे राहत ना एकदम.
हा ते आपल्याला सध्या समोर बघायला पण मिळतात ना?
हा मग, आपल्याला जी पाहिजे त्यांना सांगितलं आम्हाला वायस आर पाहिजे एक हजार आठ पाहिजे इंद्रायणी पाहिजे तशे कट्टे तीस किलोचे. पन्नास किलोचे, असे कट्टे असता तेत ते हो.
ते मग पाऊस पावसाळ्यात पिक काढणं चांगलं आहे, तिकडे त्रंबकला.
आता नेमका पाऊस नाहीये ना. अजून भाताचे रोप टाकले नाही त्यांनी.
हा त्यांच पावसामध्ये सगळं दे भाताच पीक वगैरे
हो आता या वर्षी खूप लेट होईल. त्यात कुंभमेळा त्र्यंबेश्वरला एवढ घ करते सगळ पोडून तोडून ठेवलय.
हो का
खूप मेळाय ना आता
हो ना पण बोल असं वाटत नाही का तुम्हाला सगळ्या निसर्गाची हे करताय ग टॅक्सड म्हणतो आपण तशा प्रकारची नाही का सगळ ते कुंभमेळा आहे पण मग सगळ हे इथं नाशिकला प तसच केलंय ना आता फोन पूर्ण पूर्ण चेंज करून टाकलाय
पहिला पण कुंभ मेळावाता पहिले का झाडच तोडत होते का पहिले तर किती छान होते उलट ते लोक जे साधू लोक यायचे ते झाडा खाली बसलेले
तेच ना तेच ना आता हे सगळं नाही म्हणजे पाऊस कमी व्हायला कारण खण यायच ना पाऊस कमी व्हायला कारणण आणि उष्णता जी आहे ना या सगळ्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे खूप उष्णता आणि डायरेक्ट आता माहिती का तेडांबरी रम कस असायच दिवसभर जरी गरम असलं पण रात्री मग ते तरी बघा तुम्ही रस्त्यावर जर गेले ना अने अशी गार हवा यायची आता हे सिमेंटच्या रस्त्यांमुळे खूप म्हणजे एकतर ते गाडीचे व्हील चालून चालून ते पूर्ण गरम होऊन गेलेलं असत आणि दिवसभर हे तापमानामुळे गरम होत अ आणि त्याच्यामुळे ते का गाडींचे स्फोट वगैरे होण्याचे पण प्रमाण खूप वाढले ना त्याच्या
हो हो आणि पणेवट तिथलं झाड वगैरे तोडले पंचवटीत किती धाट झाड होती आम्ही त्या दिवशी गेलो करोना त्यांनी हो त्यांनी असं निममी झाड तोडून टाकले आणि त्याशिवाय वाडाचं झाड हे किती म्हणे म्हणजे महत्वाचं आहे ते वडाचे किती झाड तोडले
आता तर वटपौर्णिमा आल्यानंतर महिलांना तर खूप मोठा प्रश्न आहे ज पंच्यवटीत जवळच्या आसपासच्या आहेत ना त्यांना म्हणजे जायच काही विषयच नाही का
त्र्यंबक रोड ला पूर्ण वडाचेच झाड होते मला आठव चांगलं सर्व वडाचे झाड तोडले एक पण वडाच झाड ठेवलं नाही त्र्यंबक रोडला एक पण नाही
नाही पण मग कसं वाटत येवदांचं हे ना नाशिक आणि नाशिक म्हणजे नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर असल्यामुळे सगळ देवतांचच नाशिक
हो हो हो
साधू संतांची काय जन्मभूमीच नाशिक आहे मग आहे की ते सगळं र निसर्गाचं सगळं रास करून टाकलेला आहे ना एका पूर्ण
हो
तड वगैरे
म्हणजे एकदम यांनी असं हे करून ठेवलंय की बास कधी
तुमचं म डोंगरावर असं असेल ना ते हे येतात बघा अ
कर करवन करवंद ओ हो हो हो आत्ता ना हो खूप खालयं आम्ही आता गेलो ना जंगल आहे अस जंगलात जाऊन तिथ खूप खाऊन घेतले करवंदतके म्हणजे आता यला रराहतात आणि आम्ही झाडाचे अशी लागल तेवढे तोडून खायचो
अरे बापरे
खूप खाल्लेले मी करवंद परत ते हो आणि करवंद तर ठीक आहे आणि त्याच्यात ते आवळं असायचे बर का ताई ते आवळ असे आवळं पिकत घालायचो आम्ही ते त्याचा काटा खूप मोठा राहायचो तो आम्ही असं आहे ना पहिले लाकडांला जायचो मोळीला त्यावेेळेस ते आणायचो पिकत घालायचो ते पिकल्यानंतर खूप छान वाटायचं आता बंद करते मी दहा मिनिटं झाले आपण नंतर बोलू मग ह आणि मी तुम्हाला आता कॉल करीन घरी